हॅलो
हा येतोय आवाज
आवाज येतोय माझा
हा येतोय हा येतोय येतोय माझा येतोय का
यावर ना म्हणजे आपलं पर्सनल डिटेल्स द्यायचे नाहीएत. त्यानंतरन हा हे चालू कर अ लोकेशन पण द्यायचं न्हाय बघ
हा!
नाही बोलायचं, जेवलीस?
हो‌ जेवले, तु?
मी पण जेवले बघ, काय जेवलीस मेसला?
अगं काही नाही ते गॅसच्या प्रॉब्लेममुळ भात आमटीच दिलं फक्त.
हा हा तुम्हाला भात आमटीच देतात का मेसला?
आवाज येत नाही क्लिअर तुझा! हॅलो!
आता येतोय आता येतोय?
नाही असं एकदम हळूहळू येतोय.
एकदम हळूहळू येतोय काय, अ आता बघ?
हा येतोय आता थोडा थोडा क्लिअर यालाय.
हा! मग भात आमटी देतात किती दिवस देतात तुम्हाला त्या ह्यांच्या मध्ये
नाहीच ग येत आवाज मोठाच येत नाही काय ऐकूच येत नाही.
ऐकूच येत नाही त हेडफोनसच काढते हेडफोनसच प्रॉब्लेम हाय. हॅलो!
हा आता येतोय बघ येतो आता.
अ म तुम्हांला म्हणजे किती दिवस झाल तसंच देतात भात?
आठ दिवस झालं.
अवा कसं म्हणजे चांगला तरी करतात भात आणि आमटी नुसती ना का
हा! नाही कधी कधी बनवतात मसाले भात नाही तर भात आणि पिठलं देतात. कधी कधी डाळीची आमटी आता तर चार दिवस झालं बघ नुस्त भात देतंय चपातीच खायला नाही आम्ही. हा आमटी भात आणि आमटी.
लय हाल झालेत खरं मेस वाल्यांचेच.
ते की अगं! तेच प्रॉब्लेम आहे तरी बाकीच्या मेस बंदच पडल म्हणजे बंदच केल्यात दोन तीन दिवस आमची चालू तरी हाय थोडीफार
हा हा!
मग काय खाल्लस?
हम्म, मी आता आमच्यात काय केलेलं आता पिठलं केलेलं त्यानंतरन वांग्याची भाजी चपाती भात
हम्म हम्म हम्म हम्म! मला अ हे फक् सगळं गॅसवर ये
हा नाही ग मी फक्त चपाती आहे की आहे, तुमच्यात?
आहे आहे आम्हाला दोन्ही वर पण येत.
हो, पुरणपोळी येती का?
हो, येती की?
अरे वा भारीच, मला शिकते आ आत्ता शिकायला लागले. होय, ट्रेनिंग पिरियड चालूय.
हं हं मग बाकीच सगळं म्हणजे आपलं
रेग्युलर हा ते येत येतं.
घरी कधी गेलेलीस?
घरी आत्ताच जाऊन आले बघ. अं गुढी पाडव्याला गेलेली.
हा हा. कॉलेज कस चालूय? हम्म हम्म. एक्झाम झाल्या?
ना हा आता युनिट टेस्ट झाली. आता फायनल एक्झाम मे मध्ये सेमिस्टर.
हा हा अं फर्स्ट युनिट झाली ना?
हा फर्स्ट. आम्हाला एकचाय युनिट टेस्ट ते, हो. नाहीये, तुम्हाला दोन होत्या ना?
होय, आम्हाला दोन होत्या म्हणजे एक कॉलेज चालू होऊन एक महिन्यानंतर न एक असायची. महिन्या, दीड महिन्यान आणि त्यानंतर ना मग अं लास्ट सेमिस्टरच्या दरम्यान असायची.
हं हं हं हं हं.
तुम्हाला म्हणजे मार्किंग का मार्कचा काय म्हणजे क्रायटेरिया कसा आहे?
अ आम्हाला तुम्हाला किती सत्तर मार्क्सचा पेपर होता का? आम्हाला आता साठ मार्क्सचाय आणि पासिंग चोवीसलाय.
हम्म हं, भारीच की मग आणि युनिट टेस्ट चे किती मार्क पकडणार? का नाही का ते अशीच?
ते नाही ते नाही त्याच्याला फेल झालं तरी चालतंय युनिट टेस्टला.
होय का? हं हं. आमच्यात युनिट टेस्ट ला पास होण लई मॅडेटरी होतं. दोन्ही पैकी एकाला तरी पास होणं मॅनडेटरी होतं.
हा हा हा हा.
चांगले ही रूल केलेत की आणि ते कुठला तरी एक रूल केलाय बघ की, बाबा आपण कुठल्या पण हेला ऍडमि मिशन घेऊ शकतोय ते काये एक्झॅक्टली?
ते अ एम डी एम म्हणजे आम्हाला मेजर डिग्री आणि मायनर डिग्री असणार आहे, मग मायनरमध्ये आम्हाला एक सब्जेक्ट एक ब्रांच चूज करायची होती, मग ते पर्सेंटेज वाइज देत होते. मग फक्त सी एस सी आणि एम एल त सेमच असतात ना ते त्या सोडून त्याच्या व्यतिरिक्त एन टी सी होती. सिव्हिल होती आणि मेकॅनिकल, मग आम्ही ई एन टी सी चूज म्हणजे भेटले आम्हाला.
हं आपण चूज करायच होत का आपल्यावर होतं? म्हणजे दु सर चूज करणार की? आपल्यावर होतं?
नाही प्रेफरन्स द्यायच. आपल्याला फर्स्ट फर्स्ट कोणाला, सेकंड कोणाला, थर्ड म आम्ही फर्स्ट एनटीसीला दिलेला ना, मग इ एनटीसीस भेटलं,, हम्म तो एक हाय
तिथे सब्जेक्ट शिकवले जात्यात काय?
हा, एक कोणता तरी सब्जेक्ट जो म्हणजे चांगला अ त्याच्यात इम्पॉर्टंट आहे तोच.
हा हा, मग कुठला म्हणजे कुठला सब्जेक्ट आहे तो?
हं, आम्हाला आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे.
हम्म हम्म, समजतोय तो?
हो समजतोय की.
हां हां.
हम्म, एवढं काही डीपमध्ये घेत नाहीत, म्हणजे थोडं थोडंच घेतात. पण त्याच्या सुद्धा आमी,, हा त्याच्यात सुद्धा आम्ही म्हणजे त्या ह्याच्या फीलडच्या रिलेटेड कंपन्या असतील तर त्याच्यात सुद्धा जॉब भेटू शकतोय असं.
हं हं
तरी ह्याच्यात नाही झालं तर असं हो हे पण सांग आणि तो एक ओपन इलेक्टिव्ह म्हणून एक सब्जेक्ट आहे, अजून एक आलाय.
हा तो चूज करायचा आपण.
हा, म आमाला फर्स्ट इयर मध्ये, होतं तुम्हाला
हम्म
हम्म हम् हम्म हम्म
मग आम्ही आमच्यासाठी हे होता, काय म्हणायचा तो अ हेचं नाव काय अ आमच्यात सगळ्यांच्या साठी एक घेतलेला असाच, प्रत्येकाला स्पेशल काय दिला नव्हतं, अ सायबर सिक्युरिटीच एक घेतलेला त्यानंतरनं आयोटिक घेतलेला, आणी लास्ट समला रि एनफोर्समेंट होता
हम्म हम्म हम्म
मग झालं.
हम्म हम्म आम्हाला पण तसच आहे, मग आम्हाला फर्स्ट इयरला एंटरप्रनानशिप होता आता सॉफ्ट स्किल आहे. सेकेंड ईयर, आता थर्ड इयरला बघु
ते सॉफ्ट स्किलच सर आहेत काय?
हो आहेत की,, कोणतं ग?
ते वीग घालून येत्यात बग
हा अग ते सर, रिटायर झालेत ते सर, आता नाही येत आम्हाला. मे बी त्यांनी कुठ, दुसरीकडे गेलंत मे बी त तिकडं कुणीकं तरी. होय,, नाहीत ते सर, चांगले होते ते सर सगळे म्हणत होते.
होय होय नाही चांगले होते अग लय चांगले होते, जरा बोर व्हायच़ त्यांच्या लेक्चर चर्ला बट ते सर चांगले होते.
होय.
हं, असं जरा माहिती सांगायची.
हम्म हम्म हम्म
किती मिनिट झालेत बघ?
थांबा
म्हणजे मी आता भांडी धुवा लागलीये म्हणून विचारलेली.
सात मिनिटं झाल्यात.
सात मिनिटं झाल्यात काय! दहा मिनिटं झालेयं कनी मग मला सांग मग हे करत
चालतंय चालतंय.
हुं हें अं हॉस्टेलवर तुला का गेल्यावर म्हणजे काय ओरडले नायीत?
नायी नायी अगं ती दुसरी एक हो ती नां ती रनिंग करत होती बघ मुलगी जराशी अं जाड होती रेड कलरचा टॉप घातलेला तिच्या घरून फोन आलेला.
हुं.
म तिनं काय रिसीव केला नायी नां तर मग काकूंना केला त्यांनी कॉल तिच्या पप्पांनी.
म?
मग तिचे मग काकूंना पण काय कळे नां कुठं गेलात ह्या असं आम्ही काय त्यांना सांगि तल नव्हतं मग मग काय जरा बोलें वाटत तिला काहीतरी
हुं.
हुं म्हंटले ऍटलिस्ट फोन उचलून सांगायचं तर चालतयं असं.
हुं.
हुं नीयीत नाय काय ओरडले.
खोजकीयरची हाय काय?
होय फर्स्ट इयरयं.
हुं हुं.
एन डी सी ला
हुं हुं.
तिथे मां माझं अकाऊंट कसं गं इनव्हॅलिड दिसतयं?
हां तुझ्या अकाउंटला इनव्हॅलिड दिसाय लागलंय मे बी कनी त्या काउंट हें झालं नायायं ऍक्टिव्ह झालेलं नायायं तू तुझी ते टास्क कंप्लीट केलं नायास नां त्यामुळे झालंय ते.
होय काय? म्हणजे मला असा एक मेसेज आलाय की ट्वेंटी सेव्हन मार्च पासून थर्टी वन मार्च पर्यंत म्हणजे कोणती पण एक्टिव्हिटी करू नका त्या ॲप वर कारण ते मेंटेनन्स काहीतरी काहीतरी चालू केलय असं काय.
अेंडन्स साठी जाणारयं म्हणून आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंतच टास्क करायचंय असयं म्हणून मग मी तुला एवढ्या वेळानं फोन केला.
हां हां असुदे असुदे हुं.
उद्या कॉलेज आहे काय?
हों आहे की कंटाळा तर इतका आलाय राईट अप तर पडलयं ढीगभर.
व्हय काय?
पण बाई कॉलेज असतयं ते बरं असतयं.
होय आगं तेच की. आणि काय करमत नायी रूममध्ये वगैरे असं कॉलेज आसंल तर चांगलं वाटतं.
हां.
तुम्ही तर होय तुम्ही तर कॉलेज मध्ये येऊन बसत होता ना जरी लेक्चर नसलं तरी?
एक्सरसाईज करतास का नाहीस मग?
नाही बाई इतकं कधी कधी करते कधी कधी बंद मग दुकायलाच चालू होतय कधी कधी केला की. परत बंद केल्यावरर. तू करतेस का येतस का इकडं?
होय मी एक्सरसाईज करते, पण कधी कधी मी पण येते तिकड नाही तर मग इथं घरातल्या घरात करते, तिकड आलं की नाय टाईम अंग जातय लय.
होय जाण्यात आणि येण्यातच टाईम
जाण्यात येण्यात ते ऐ एक्ससाइज ला किती? अर्धा तास मिळतेय आणि जाण्यात येण्यातच अर्धा तास जाते पंधरा मिनिट जायला आणि पंधरा मिनिट यायला.
होय.
मनुन मग हे करते. जरा स्लिप करायला बघतोय वेळेला मला कारण ते एक एक वेळेला ते लयच दुखतंय माझं पण गुडघेच दुखतंय. हम्म, चालत थांब मी कॉल कट करते. ते, हा.
हा चाल
हा कॉल कट करते आणि मी एकदा परत एकदा लावते तशीच थांब.
हा.